हॅलो, येतो काय आवाज?
हा, हा, येतोय.
हां काय चाललंय तुमचं?
काय नाही बगा आज आमची ॲनिव्हर्सरी आहे जरा बाहेर जायचंय
अरे वा, विष यु हॅपी ॲनिव्हर्सरी हाह, हा, ह, हा हम्म, हम्म, हा आज काय मग आ् घरातल्या घरात स्पेशल की काय असं बाहेर हो
नाही बाहेर जायचं ना हॉटेलला, रोज तरी घरी असतोयच.
ते आहेच. बाहेर तुम्हाला तिथे, हो हो ते तर हाय, तुमच्या इथ् हो तुमच्या इथे तर चांगली स्पेशलि् ते चिकन मटन वगै
होय गावात गेलं की भरपूर म्हणजे भरपूर साठेल
हं हं हो ना हां त्यामुळेच त्यामुळेच जीथे आम्हाला एवढंस मुंबईत म्हणजे गावाकडची च चव नाय. तिथे गावालं कस सगळं चुलीवरचं वगैरे असं. हा तसं इथं नाही तसं.
चांगलं मिळतय इकड, जायचं जरा फिरून वगैरे संध्याकाळी जेवून यायचं. म मी निवांत.
हो निवांत एक दिवस आराम तेव्हडाच.
होय रोज थोडीच कोण जातय मग?
अ हा हा.
तर आजचा दिवस गेला की गेलाच ना मग.
हा ते हो. नाही चान्स आहे तोपर्यंत जाऊन घ्यायचा, हा परत आणखी काहीतर बडे्साठी वैगरे असं वा बघाय
हा तेच की इतर वेळी गेलेलं वेगळं. आणि खास दिवशीच गेलेल वेगळं. मुलांच बड्डे असं वेगळं असत ना जरा, म्हणून, होय जायचं आता आता मिस्टर आले अ जायचं सॅटरडे संडे सा सॅटरडे संडे जरा, सॅटरडे ला हाफ डे असतोय.
हा हो बरोबर, हम् चालेल चालेल, तुमच्या इथली स्पेशलिटी काय आहे? हा.
तुम्ही इकड आल्यानंतर म्हटलं.
हो मग आम्ही येणार आहे ते कोल्हापूरच फेमस जे काय असणार आहे ते खाऊनच जाणार आहे.
होय आला की कॉल करा सांगतो आम्ही नंतर येतो. होय तेच की मी परवा गेलेले काय महालक्ष्मीला पंधरा दिवस झाले असतील आणि पुण्यावरून एक आलेली फॅमिली. त्या मला विचारत होत्या हो. की म्हणजे इथं जोतिबानं जवळ काय आहे. बघायला. म्हणजे खास दर्शन घ्यायसाठी आलेलीत ती हा हां.
आणि आंबाबाईच तरी घ्यायला एवढं लांबून येतात ना दर्शन घ्यायला.
हम्म फ्रायडेला आलेली ती सॅटरडे संडे सुट होती ना. म ती म्हटली आम्ही एक दिवस हितच ते करणार आहे. आणि ते जवळपास म्हणजे काय आहे बघ बघण्यासारख चांगलं वगैरे. आमचा फोटो वगैरे काढा म्हटले म त्यांना सांगितलं जरा.
हो ते कोल्हापूर पूर्ण ते टुरिस्ट प्लेस झालंय.
हम्म
हम्म छान लांबून लांबून लोक येतात तिथं आणि
भरपूर गर्दी्या फ्रायडे, सॅटरडे, संडे वगैरे अशी सलग सुट्ट्या असल्याना की भरपूर गर्दी असते.
हो आम्हाला नॉनव्हेज, जास्त तरी आम्ही नॉनव्हेज, हो नॉनव्हेज प्रेमी आम्ही.
हम्म आम्हाला पण आम्ही कोल्हापूरकर आहे त्यामुळे नॉनव्हेज प्रेमी.
जास्त देताय ना.
होय आणि हल्ली नाही गोड खाणारी लोकांचा जरा शक्यतो प्रमाण नाहीच.
हो कमीच हो तिकटच जास्त तर लोकांना लागत.
हा तिकट तिकट शुगर हे ते न लोकांना हल्ली तर कोण नाहीच गोड खायला बघत.
हो आमच्या घरात पण अस शुगर पण कमी मीठ पण एकदम कमी म्हणजे टाकलं किंवा नाही टाकलं हो कळतच नाही ते पूर्ण कमी हो सगळ कमी हीथे मुंबईत तर एवढी उष्णतायना त्यामुळे म्हणजे अस सगळं गोष्टी कमी असं. कमी तेलकट. कमी आपलं हे
कि सगळं अस इकड कस जरा कोल्हापुरात जास्त स्पायसी, तेलकट
हां त हो ना.
म्हणून म्हटलं ही आमची जाऊ पण मुंबईत. ची आहेना. त्यांना इकड आले की खूप असं आवडत. ते म्हणजे आम्ही जे रेसि वगैरे बनवलेले असतात ना काय तर त्यांना खूप आवडते म्हणजे साध सींपल पण जरी केलं तरी ते म्हणत्यात छान होते तुमचं. आमच असं होत नाही म्हणतात.
काय जास्त बनवता काय आवडत तुमच्या घरात तुम्ही बनवलेलं जास्त नॉनव्हेजच हा म्हणजे ते का अस काळ आस काळ्या रश्यातल. करता की
हा नाही कस काय आवडल तस प्रत्येक वेळी वेगवेगळे मिल कधी बिर्याणी. कधी तांबडा पांढरा रस्सा कसा. कुणाला काय आवडेल ते सासरे वगैरे असले कि फिश फ्राय लागतात. त्यांना अस.
हो तुम्ही तिथं जास्त नॉनव्हेज पण खात अस्ताल त्यामुळे बर तुमच्या घरात जास्त नॉनव्हेज आवडती इथे गरमीमुळे आनूच वाटत नाही नॉनव्हेज. खायचं तर लांबाच हो हो कारण की गरम होत ना त्यामुळे चालतच नाही. हम्म
व्हय की, गरमीच आहे तेवढी आता काय करायचं.
हो ना तर हा चिकन खाल्लं की वाडत अंगात त्यामुळे काय तसल खाताय? नाही आपलं थंडच फक्त, हम्म हम्म हम्म गरमी पण सन होत नई. हा
तर त्यांना सोसत नाही ना, ते पण जरा एज त्यांच सत्तर वगैरे हाय.
हा नाहीच नाहीच ना, हो त्यांना तरी पूर्ण म्हणजे शुगर कमी
होय शुगर पण आहे. होय शुगर आहे त्यामूळ ते गोड कायच खायत् नाहीत. भात नइ म्हणजे सगळं पथ्य वगैरे मग असं अस
हम्म आणि ते कसं एका मुळ सगळ्यांनाच पाळावं लागतं. परत सेप्रेट सेप्रेट जेवण कुठं करायचं. त्यामुळ सगळीच तसलं खात असचाल. हा मग ते तसच होतं. घरात एखादं जर कोण न खाणार असल ना हे सगळ्यांनाच ते होत तसलं.
होय आता त्याज्यासोबत आमच माझ पाच् वर्षाचा मुलगा आहेना त्याला पण सगळं गरम गरम लागतय आहो. सेम त्यांच्या सोबत, म्हणजे तो त्यांच्या सोबत बस बसतो ना सकासका काळी बरोबर त्यांच्या सोबत बरोबर आठ आठ वाजता सकाळी नाष्टा, अगदी गरम नाष्टा म दुपारी असला की कि गरम गरम चपाती. आजा आसू सोबत बसून बसून सेम सगळ्या म्हणजे तश्याच सवय.
अ एवढ करता काय नाश्ता रोज? हम्म नाश हो काय करता पण एवढा रोज सुचतो कुठून म्हणजे काय एवढं
आता काय रेग्युलर आपलं दोन तीन आयटम तर रोज जातातच. पोहे, उपीट, शेवायचं उपीट, एक दिवस मॅगी, एक दिवस बिट्टाचे हा एकदाच बिटाचे डोसे आमच्यात खातात. माझ्या मुलग्याला हा होय पो ते उपीट रोज आवडते आवो.
ते तसं हा ना ते एखादी गोष्ट तेच रेग्युलर हित झाली ना की ते म्हणतात काय हे ना. तरी काय प्रकार आहे.
नाही मग रोज इडली सांबर वगैरे कोण बनवणार टिफिन आणि असतात त्याच्यात. सकाळी, बनवायचे गडबड तेच कि नाशट्याचे पदार्थ नाशट्याला. अस मिस्टरांचे टिफिन स ताई माझी मुलगी तर आओ ताई पावणेसातला जाते स्कूल ला. मग पाच वाजता उठायला लागतय. मुलगा जातो साडेसात ला मग कसं सकाळी चपाती भाजी परत मिस्टरांचा डबा सगळं मग हे होते ना वेगळे वेगळे पदार्थ बनवणार तरी कधी सांगा?
बापरे आणि अं
ते एक दिवस आप्पे नाही ठरलं एक दिवस मिच होय त्यांच्यापुरतं बनवून द्यायचं. न मग आता सवय झाली आम्हाला.
मग त्याची आता तुम्ही रात्रीच तयारी करून
हा संध्याकाळी सगळी म्हणजे उद्याची काय जेवणाची तयारी हाय ते संध्याकाळी सगळी तयारी करून ठेवायचं शक्यतो कारण सकाळी तेवढा वेळच नसतोय ना उठले की पहिला पटपट जरा मॉर्निंग वॉकला जाऊन यायच. अर्धच असतय. पटपट पटपट पहिला टिफिनच बनवून द्यायचे मग मग बाकी काय असल ते सगळं एकदा मूल स्कूलला गेली की बघ कारण एकदा होय बरोबर एकदा चुकली मग परत सोडायला यायला लागते.
हम्म अच्छा अ बस आहेत काय?
हा रिक्षा आहेत ऑटो आहेत मग ते एकदा चुकल की हा नाही नाही दारात येतात ना ती टाईमला टाईम चुकला की तिथे जातात मग सोडून. टाइमलात तयार, व्हायला पाहिजे ना! एक दोन मिनिट. वाढ बघतात नाहीतर म ते सोडून जातात.
मग आपल्याला पण, किती टायमिंग वर हे करावं लागतं बघा अगदी.
ट तर आपण मुलांना, उठवायला वगैरे लेट खन्स आलेत. नाही आ ओ म असं होतय होंय. एक साडेपाच, वाजल्यापासून हाक हाका, मारयला चालू कराय लागते उठा.
बापरे नाई, नाई, असं नाई, ज्या वेळेला संडे असतील ना त्यावेळेला मुद्दामून उठ- तील पण असं नाही कधीच उठणार ते, हां उठून बसणार हो आणि ज्या वेळेला आपल्याला झोपायचं असत नां
होय, तेव्हा नाही म मी दुपारी झो- पतच नाही म. त्यांना मुलांना क आस. तु दे महणतोय. थोड वेळ खेळतात, हीकड तिकड वगैर कॉलनी- वगैरे आणि मोकळ. ग्राउंड, वगैरे आहे इथ समोर. क्रिकेट, वगैरे खेळतात मुलं वगैरे आहेत. कसं मग संध्याकाळी नऊ साडे नऊला बरोबर झोपतात.
हो संध्याकाळी, पण जेवण लवकर आवरावं लागत असेन.
वगैरे आठला म्हणजे जेवतातच. स्वयंपाक झाला कि होयं! संध्याकाळी नऊ साडेनऊ, ला म्हणजे झोपतात मुलं.
आम्ही नऊ, साडेनऊ, दहा वाजता जेवतो.
व्हय कसं पण सकाळी उठाय लागतयओ लवकर
हां नाही म्हणजे, हां मी म्हणजे जास्त नाही आमचं म्हणजे ते कस सगळ ऑफिस वगैेर अस लेट अस तना. मग हां मग मिस्टर नऊला, हम्म नऊला गेलेली मग मा मोठा मुलगा जातो लगेच सातला. मग ते थोडफार इडक तिकड एडजेस्ट, हों साडेसहा वाजता उठल की हा होऊन जात त सगळं मॅनेज. आणि हां टिफिन वगैरे द्यावा लागतो पण नाश्ता वैगरे तस देत नाही काही फक्त टिफिन बनवून द्यायचा. हो हा चपाती भाजी. मग तेच त्यातलं थोड चपाती भाजी खाणार तो आणि जाणार, टिफिन ला पण तेच घेऊन जाणार.
होय काय?
हम्म जास्त जास्त वाटलं की हा नाशा करायचाय, मग ज थोडंफार अजून आर्धा तास लवकर उठ यचं. हो मग ते आपल्यालाच ऍडजस्ट कराव लागणार हम्म.
तयारी करून
हो संध्याकाळी सगळं हो, भाज्या वगैर निवडायचं बोललं कि ते संध्याकाळी काळी सगळं करायच. सगळं आवरावं लागत. हा
ठीक आहे चालते. मी करते आणि परण कॉल हा.